हा तुम्हाला आलं नाही का हाव ना बारा मिनिटे संपले होते ना
अच्छा अच्छा मी करतो फ्री होऊन मी तुला मेसेज करतो तू मग मला सेकंड टाईम तूमला कॉल कर
अरे नाही ना हे आत्ता मी केला ना मग आता काहीतरी सेकंड होऊन जातील आणि ते पुन्हा मग मला करत आता नाही येणार तुम्हाला
नाही नाही लागते ना काल तसंच झालं माझं एक
नाही ना लागत नाही ना मी आत्ता थोड्या वेळा आधी ट्राय केल मित्रासोबत तर काही सेकंदात आता काय बारा मिनिटं एवढं काही विषय नाही
अच्छा अच्छा अरे मी थोडं म्हणजे शॉप मध्ये जातोआव की नाही म्हणजे ते फ्रेंड्स लोक आले आणि कॉलेजचे सर लोक आले तर त्यांना चहा हवी आहे तर पप्पा थोडे बाहेर गेलेत चहा घेऊ न तर मी, तीला, मेसेज करत होतो आता
बोलता बोलता तेलं तरी चालते थोडंफार काहीतरी बोलायचं एवढं म्हणजे कंटिन्यू नाही बोललं तरी चालतं ना
सर, आपलं एक दोन मिनिट झाल्यानंतर कट केलं चालेल का मग कॉल
नाही होऊ द्या ना बारा दहा एक मिनिट आठ एक मिनिट तरी हो द्या कारण ते आठ मिनिट परफेक्ट त्यांला लागतात ना आठ मिनिट म्हणूच, ते
अच्छा
हा आठ मिनिटं होऊ द्या मग म्हणजे कसं होऊन जात ते हा ते जॉबच काहीतरी सांगत हो तु्मी
पप्पा हा हा बोला बोला बोल बोल, आलेत आलेत बाबा आलेत माझे
हॅल हॅलो
हा हा बाबा आलेच म्हटलं
हा हो काय मक
हा हा तेच म्हणजे कसं आहे ते आबा, कोणी कोणी मला ओळखतात तर त्याच्यामुळे मग मला जावं लागते
अच्छा अच्छा कॉलेजच्या म्हणजे तुमच्या तिथे शेजारी कॉलेज काय घराच्या
नाही घरायच्या नाही थोडं बसस्टॉपवरर इच ना फाईव्ह हंड्रेड मीटर वर आणि एक एक किलोमीटरवरर आहे हे सगळे हा सगळे लोक माझ्या माझ्याकडेच येतात
अच्छा अच्छा अच्छा
तर त्याच्यामुळे मग ते कसं आहे आपल्या आपल्या आपल्या बरोबरीच आहे पण कसं इथे रेट नाही ना इथे पाच रुपयेच आहे
हा हो नाही तुम्ही वाढवायच ना थोडस थोडासा रेट वाढवून द्यायचा
हो आता बघू म्हटलं थोडं माझं इकडे तिकडे झाल्यानंतर थोडं ते मातीचे आहे ना दुकान सगळं थोडं रिन्युअल केल्यानंतर थोडं मग रेट वाळवायचं आहे ते
हा हा नाही ती मोठे कप घ्यायची बघा ती पाचवाले लहान ते मोठे घ्यायचे आणि त्यात काहीतरी विलायची वगैरे टाकून चहा मसाला टाकून त्यांना
नाही नाही आप आपला चहा फेमसच आहे सगळ सगळ्या आपल्या एरियामध्ये हा आणि ते आता पण ते पण नाही हे ते आपला कोडसे नाही का कोडसेे
हा हा हा
त्याच्यावर बनवत तर फेमसच आहे आपला चहा
अच्छा अच्छा
कॉलेज सगळीकडे आहे आपल्यास का कॉन्व्हेंट कॉलेज आणि दोन्ही शाळा आहेत मोठ्या मोठ्या तिथे पण आपल्या चहा जाते
हा हा हां तुम्ही एक काम आणखी करू शकता मग ते पाच एक तर पाचचा पण कट ठेवायचा आणि दहा रुपयाचा पण एक कट ठेवून द्यायचा ज्याला दहाचा गॅस ते दहाचगीन
नाही जमत नाही ना इकडे कसंय माहिती आहे का जे पोवार लोक आहेत ना इकडे तर ते पाच रुपयाच्या वर खर्च नाही करत म्हणजे खर्च करतच नाही ते त्यांच्या राहान सांतूच तू आला ना इकडे तू बघशन त्यांच्या रहन सहन अस वाट करोड पण म्हणजे खिलाडी असेल ना तर एकदम नॉर्मलच राईल ड्रेसचे कपडे त्याने एकदम असा
हा हा हा हा
असं आहे ते
हा का
हा
तुमच्या एरियामध्ये म्हणजे असं शेती वगैरे करत नाहीत का जास्त लोक
नाही तिकडे माझ म लोक शेतीवाल्याच आहे एटी पर्सेंट हा ट्वेंटी प त्याच्यामध्ये पण कोणी मिलिटरीवाले कोणी आर्मीवाले म्हणजे गव्हर्नमेंट सर्वं
हा हा हा
असं आहे
आणि शेतीमध्ये राईसच अस
हा राईस इकडे राईसच आहे हा इकडे राईसच आहे गोंदिया जिलला राईसवालाच आहे इकडे
हानन
भंडाऱ्याकडे मग गहू वगैरे दोन्ही होते राईस प्लस गहू आणि मग तिकडे मग कापूस वगैरे मग तिकडे होते ऊस वगैरे तिकडे भंडार्याच्या समोर तिकडे नागपूरल्या एरियामध्ये मग भाजीच वगैरे टोटल मिरची वगैरे टमाटर सगळां सगळां
अच्छा अच्छा
अस ते
हम हम राईसला भाव चांगला भेटतो ना क्विंटलच्या मागे त्याच्यामुळ पैशावले पण लोक असतील तिकडे चांगलेच
अरे इकडे तू येशील ना कधी मी गेलो ते तुला व्हिडिओ पाडून बघे पाठवला ते वाढ आहेत सगळ्यांच्या इकडे हा मोठे मोठे
जु्यााईप आले की आता म्हणजे
हा ज नाही जुन्या टाईपचे ज आहेत ते म्हणजे समोर तर त्यांनी मातीचच ठेवलंय असं एकदम मोठा घेत ते नाही का आपण आधी मुूवी म वगैरे कसं बस बघत होतो
हो
सेम सेम सेम सेम
अच्छा आणि तुमच्या तिकडे समुद्र वगैरे पण आहे का म्हणजे असं साईडला जवळ
नाही नाही नाही नाही नाही समुद्र नाही आहे इकडे दूर दूर पर्यंत नाही फक्त डॅम आणि तलाव खूप आहे इकडे
हा काय
हा
हा हा हा
सगळ्यात जास्ती टाइम आहे इकडे तलाव
अच्छा अच्छा मग मला वाटलं कोकण टाईपच तिकड पण कोकण टाईप असा नस तरी विषय
नाही नाही नाही नाही इकडे नाही तिकडे आहे कोक म माझे आत्या भाऊ वगैरे गेले होते आत्यभाऊ वहिणी वगैरे फिरायला तर तिकडे आहे तुमच्या एरियामध्ये जवळच आहे ना तिथन कोकण
हा
आहे
हम हम हम
म्हणजे तू इकडे आला नाही का कधी कोणी याला वगैरे
नाही ना गोंदिया तिकडं येणच नाही झालं कधी इकडे गेलो होतो कोकणला गेलो होतो मुंबई पुणे कोकण
अच्छा गोवा वगैरे पण गेला होता का
नाही गोव्याला पण नाही गेलो आता आमचं पोरय पोरास ठरलं होतं पण काय बजेट बजेटच नाही कसं कोणाचं तर मग काही जाणच नाही झालं
ये ये थांब थांब एक मिनट नाही प नाही ते दरवाजा ओपन होते ना ते घोटा लावून ठेवाला
कुठेई आहे आवाजवाज मारतो तर बोलच नाही भाऊ रात्री केव्हा ह जी का गेम घेतला म्हणज रात्रीऊ दे बा आपण फोन चालू राहू दिले चालेल ना
हा हा चालते ना चालते ना
ठीक ठीक
हो
पाणीची वगैरे काब स पार्सल पार्सल लाग तुम्ही नाही भाई कुठे लागे ना ह ह को इनस्टॉल वैे करत काम नाही नाही नाही अरु रे नवाईन सटी हा भाऊजीने पाठवला आहे तो म्हणजे ते फ्रेंडच्या हच्यावरून बोलवला तच लावू नाहीय लावू नाहीय सुरू आहे आता हो सोईश पार्सल आहे पाठवायता त्यांनी पाठवला
ह
का रात्री आरणारर चौधरी का परवा या दिवशी मोठचा का गेम काल पाहि त काल तर काहीच नाही का मी आल पाहिलंच नाही नॉर्ल त्या ब का चाल आणि त्याच्या कमीत कमी नाही परवाय तशी काले नाव कंटिन्यू पा जे थोडीसग लं बघला होना आला ना तेवढा पाहिजे जो तस असा जेवढा पाहिजे हो असा अजून थोडसा सवटे आता का म्हणत बले त्यांची पत्नी त्यांची पत्नी त्यांच्या मुली द त्याा हास ते दहाो आता चौदा झा अजून उद्या बरोबर एक चटकन असलेला आहे चौदाचे नाव म्हण इसे म्हटलं ना ऐसी मे नि्चय ज वडिलांचे आहेत ना भाऊ त्याचे शिष्य रातील मग त्याच्यामध्ये ते स पाच होत ना दहा होत चगेत नाही थोडासा ब अ त्या बो ना काय दिलीप दिलीप भाऊ त्या दिवशी तुम्ही चाय सांगत हो घेतताता का नाही घेतताता का घेता का आ मी तेच झाला माझ्या लक्षात आलं काला त्याच्याशी कोचिंग गलो मग आत्ता लक्षात आला तुम्ी दिसला ना त्याला पैसे देऊ न विचारू न फो म्हणजे मला जळलं नवीनच्या पुढ त पाहि प पाच्या अ होते यार हो बत प्रॉब्लेम आता गॅप होती नाही नाही गॅप होती ामधाम के लोक ति सात दिवस आजच्या प पुरी नवीन शूज चालू आहेत ना कंटिन्यू घल त्याच्यामध्ये तो आपला तो सापकाशीी पोच टकते आपल्याकाद व े मा का अरे हा किचन आम्ही सोडला तो पेली ओपन नव्हता्रूट मग आता उता तू इकडे सारखं वाचाय सां म्हण तिथं कथा कोणी पाहणी आले तर एकच व्यक्ती गेला तर दुसरा व्यक्तीव्हता जाऊ शकत जागीमुळे मग पंधरा नाही नाही एकच कमरा येत म आता पहिले शेवटी कर आता काकामंपवले तर आणखी तो काम लंपावली हो तिचारा याच्या ति जीवाचा पण पप्पा घर तुलाच्या एक लाख जाऊ द्या बा नंतर आपण करून न व्यवस्थितात हा मी करून पण त्यांचे पण नाव वगैरे आहे काय आताका म्हूनस होईल येचाच होल हो बनच्या चौदा चौदा नाव ेड ना म का दादाची इ घलीस का महारा एवढी संपत्ती काक त चाल त काक कती ांग जाऊजू बरत माझ्या घरी टोटल फॅमिटी गव्हर्मेंट का प माझे मेन पप्पा आणि आता जे आहेत ना दहा ोक आहेत ठीक आहे काका म्ह जनी तो प्लॉट बेचला पप्पाच्या काकांनी त्यांचे पण तेव्हा इथं नाव चढवत सुद्धा ते पैसे वैसे तू त्यांनी इथं पण नाव चढवलं म ते आ हो ते तेरी फेरी होन करले आता मला हो तुम्हाला वि करणारसून ए लाख पसूनला चौकात जा तेच आहे ना छोडाचीच नाही ना मग कसं आहे सगळं हे करून आपण करण्याच आहे नाही कुठे दिसनाठ पहि देऊन बोलते पध काेत रसाय किती किलो आहे चार पासून अपील नाय होत किंवा दादाचे पैसे होते ते मॅनेजर होते पैसे काम करा सेविंग्ज मध्ये चाळीस हजार आता सहा लोकांमध्ये डिवाइड करा चला सहा लोकांच्या या नी जेवढा खर्च आला तो सोडून सहा लोकांनी डिवाइड करा सुरु जेवढे पण येत होते समथिंग साडे सहा साडे सात- च्या जवड जवळ येत होते साहेस चे पप्पा आत्या वगैरे नाही का दादाचे पैसे होते तेव्हा अच्छा अच्छा देत होो सहा लोकांनी टेन्शन हा नाही नाही फिक्स मध्ये होते ते सेव्हंग अकाउंटचे ते आम्ही आतापर्यंत ने नव्हते गेल्या तर मी जेव्हा काढले तर तेच होत तुम्ही घ्या आले बाई किटन भाई आता तो एक आत्या होती आणि मोठ पण ते मला नाही लागत दष्ट मी सग आता मग बाकीच्या तीन लोकांना दिले तुम्ही घ्यायले पाहिजे होते ना नाही उंची पोशन आम्हाला नाही लागत त्यांनी आम्ही येतो तिथ मग ते बँक मध्ये पुन्हा राखून त्याच्या मधला कॅश येईल तेव्हा कॅश ठेऊ तेव्हा घराच काम चालू होईल आप दोन तीन दिवस दोन आत्या राहते. नागपूर वाले आणि भंडारी वाली आणि एक वडेगाव ची तीन आत्या राहते तिकडे मग दोन तीन दिवसानंतर मग सकाळी पोहचल मी चालल पैसे मग दिमाग खराब करता भाई ए टी एम राहिला असता तर फक्त नांद मला एवढा एवढा खर्चा आला साडे चार हजार तुला काढून मी डिवाईड करतो हा हिस्या - मुळे तीन लोकांनी म्हटलं का तूच अन तूच ठेव ती पैसे नाही मी
तेरी बिना कती पैसे होते चाळीस पंचेचाळीस हम्म चाळीस पंचेचाळीस चे पण दहा हजार आले असते दहा हजार बी नाय साडेसात साडेसात साठी किती आला आपल्याकडे परिपूर्ण नाही पडली गोष्ट व्यवसाय कर. दिनातम असा जसा पकड आता पंचेचाळीस भागीला सहा साडेसात पण ती लोक प्रत्येक लोक निव चालतंय आमच्या नाही भुघाय मासारखा माणूस सोडून मी माझसारखा सोडून दे भाई थोडंस अग माझ्याकडे आहे परिपूर्ण थोड साठी काय आता मी आता मी सुडून देऊ संबंध सोडून द्यायचा तीच आहे तर मग बीघावाता मग त्या माणला त तीच आहे तर मग कैऱ्या नाही किती मोठा आहे ना माणूस आहे भाई त्याच्या पर्स भी घे, पर्स घे. अशी पाहिजे ना त्यांनी